हा
हॅलो
हॅलो बोल ना हॅलो मग आज येतो ना
हो हो
काही नाही बघत स्वयंपाक आवरलात हो रेंज मधे मी फुल रस्त्यावर आहे हम
हा हा हां हां आणि काय म्हणत
आज काय केलीस दिवसभरात मी आता आवरलं बसले
हम्म हम् काही नाही दिवसभराच आज काय सगळं लई दगधगली होती लग्नाला गेले होते का हम्
हं
इकड गेले होते त्याच्यामुळे सगळे दिवस त्याताच गेला आज आता उद्या पण सगळं शेड्यूल बेजी आहे लग्नात काय मामा मामी आले होते मामी मावशी बहिणी आल्या होत्या पलीकडच्या सगळ्या सुलत बहिणी
बर
पलीकडच्या मामांची मुलगी आहे ना त्यांच्या तिच्या नंदेच्या नंदेच लग्न होत खूप छान केलं मोठं झालं लग्न
होय मग मे मेनू वगैरे काय काय होते
व्हेज होत नॉन व्हेज होतं आईस्क्रीम होत तर छान होत
हम्म
सगळं पहिजेला काय रसमलाई ठेवलेली रसमलाई आमटी भाजी चपाती पुऱ्या दोन प्रकारच्या
हम्म
अस् आणि नॉनव्हेज ला होतो आइस्क्रीम आईस्क्रीम खायला तेवढं होत सालड पण होत पापड होतं छान होत सगळं हम्म बसायला जागा नाही एवढी माणसं होती चार हजार
होय नॉन व्हेज ला काय असतं
नॉनव्हेजच कि तांबडा पांढरा मी काही नॉनव्हेज जेवले नाही आपलं व्हेज जेवळी पण तांबड होता पांढरा चिकन मटन चपाती होती हम् पाणी बॉटल ठेवलेल्या
होय
पाणी बॉटल चे काय टोपन निघते होय त्याच
सगळ हा ते आता उद्या पण बिझीच आहे बघ उद्या हो उद्या लग्न नाहीे जरा एक हे घेतलंय कस्टमर घेत कली ग हम् मग त्याच्यामुळं उद्या बिझी आहे
होय.
होय होय होय बाकी काय आणि तुझ काय चाललंय.
बाकी मी बसले.
होय जेवण झालं काय नाही तुमचं
हो जेवण झालं की.
काय बनवलं जेवणाला होय
हम्मम
अंडा फ्राय बनवले वे भारी छान छान आज सगळ्यांच्या कॅनडीच य वाटत. मग काय एकीकडे ऑमलेट एक इकडे अंडी हम्म चाललले. तुला माहित गाडीने गेला होतो मावशी आली होती. त घ्यायला गाडीने गेलो होतो मी मम्मी मावशी तो भाऊ वहिणी पण आल्या होता खर त्या त्यांच्या मैत्रिणीच्या घरी थांबल्या होत मग येताना जरा डी मार्ट ला शॉपिंग केली.
होय.
पिंग म्हणजे काय घरात आपले बिस्किट पुढ वगैरे काय काय संपलेले ते परत ते डाळी ते छोले वगैरे सगळे घेतले. त्यांचा पण खूप बाजार होता ना इकडे आले किती बाजार वगैरे घेतात आणि मग जातात ना ते चमाळा हम्म मग काय आता हम्म सगळं घेतलं त्यांनी पण तरी पोर नव्हती बार कि म्हणून दंगा करायला म्हणजे सगळं अ इकडच तिकड तिकडच इकडं करायला काय नव्हतं त्यांना नाहीतर पोरा असलीत की हे घ्या ते घ्या ते घ्या छोटी मुलं असली की दमवतात नाही. हम्म मत वईन पण मैत्रिणीच्या इथेच थांबलं होतं ग.
हम्म हम् हम्म
हो आमच आम्ही गेलेलो.
हम् नवरा नवरीने थीम काय केलं.
थीम काय नाही ते असं नवीन प्रकारचं निघालेलं ना, त्यास पुढे मुली नाचत हो त्या मध नवरा नवरी आणि पाच सहा मुली होत्या म्हणजे इकडे तीन इकडे तीन तीन सहा सात जणी होत्या बघत नाचत. अशा वेगवेगळ्या डान्स करत होत्या डान्स करत करत करत पुढं जायचं त्यांनी आणि मध्ये नवरा नवरी म्हण आप फ्क्सच्या अस फ्लेक्स ओपन करून आली ती आणि मग साईड ला एक इकडे तिकड असं छत्री वगैरे त्यांनी धरली होती ते असं प्लेन आणि मग त्यातुन बाहेर आले मध्ये थांबवले मग ते त्यांच्या मागे सगळे फ्लेक्स लावलेले. आणि ते असं चालत चालत एंट्री पुढे डान्स करत होत्या मुली हो अक्षता म्हणजे त्यांच कस हो हो कोल्ड फायर पण लावले होते सगळे छान मोठ्या मोठ्या हॉल एसी हॉल होता खर काय माणसांना बसायला जागा नाही इतकी माणसं होती. अक्षरशः होय आणि तिला एवढं दिलंय माहीत आहे अ संसार सेट कोच दिलाय, रेफ्रिजरेटर दिलाय, वॉशिंग मशीन दिलय, फूड प्रोसेसर दिलाय कपाट दिले परत ते डायनिंग टेबल दिलाय, बेड दिलाय, भांडी, तर सगळी सगळी दिलीत ते पणा श्रीगन सर
होय.
डब्बे चाट वाट्या परत हेच आमचे मोठे मोठे डब्बे हम्म आणि सहा ह्या पितळी समया आणि खूप छान दिले डेकोरेटिव्ह आयटम सगळं दिले ब तिला म्हणजे काय असं कमी केलं नाही सोनं किती घातलं असेल तिला सांग पन्नास तोळी हो ती आण आणल पटल ते का कानात का
हा हा
हम्म त्यांना आलेल्या ब ते तर तुला म्हणत नव्हती काय ते आमच्या पाहुण्यांना वघायला गेले होते ते ती मुलगी बघती हम्म पन्ना दगि घातली आणि आणि परत वैयक्तिक तिला भावाने तिच्यात हातोळ घातले दागिना वैयक्तिक म्हणजे सगळ्यांनी मिळून तिला पन्नास सोळी दागिनी आता हळद काढायला नाही वेगळेच सगळ्या हळ हळदी तर कसल्या ठेवलेल्या त्यांनी
होय
अपुडा मनिकला होता आणि ल इिकडे विजयपाला असला घेतलं ग त्यांनी तुला माहिती किती हालोंडीचा रोड
मग मुलगा कोणता गावचा
मुलगा कायकोटीचा आहे त्यांच पण तसच बिझनेस आहेत ते आमचे कशर वगैरे तस त्यां बिझनेस य मुलना लग्ना केलं मुलगी त्यांनी साखरपुडा केला होता हम्म नसं झालं
मुलग्याकडे ल बणवतोय
लग्न होत त्यांच्याकडं आणि हिच्याकड मुली इकड नाईट ला साखरपोडा ठेवला होता
ह ह
सैन तरर पाला
हम्
त्यांचा साखरपुडा अधिक महिन्यात केलाय बाई
होय
आणि मुलगा मोठ्या आणि आता ज्येष्ठ महिन्यात लग्न केलं
हम्म मगा नाही अधिक महिन्यात साखरपुडा चालतोय सोड पण- काय ते हे चालत नाही शक्यतो साखरपुडा पण चालत- हे पण लग्न तर अजिबात चालत नाही
होय नाही -नाही लग्न तनी काय आताच जेष्ठ म्ह-
तेच की खर मुलगा मोठा आहे ना-
मुलगा मोठ्ठा आहे बग की -
म तरी पण घेतला आणि मुलगी
मुलगी काय माझ्या माझ्या एवढी आहे बघ-
नाही मुलगा मोठा म्हणजे बहीण भावांमध्ये मोठा- काय का
बहीण भावांमध्ये तो मुलगा मोठा आहे वाटत आणि ते- एवढं काय मला माहिती नाही सोड क्लिरिटी पण तो मोठा आहे आणि ती बहीण आहे ना ती छोटी आहे
हम् हम्
म्हणजे ते अ आमची मामी बहीण आहे ना तीजा नवरा मोठा- आणि तिचीी हि ननंद लागता ना त्याच्यामळ अ ही छोट कटीच झाली की
हम्मम् बरोबर.
फोर व्हीलर वगैरे चालवत्या बाहि त सगळं तिचं आहे सेपरेट तिला मोठंच पाहिजेल होतं. हम्म मग सगळा किती खर्च केलाय. भयानक हम्म एट्री पण लय भारी हो. मी पण खूप भारी केली होती आता जेष्ठ आाशाड महिन्यात चालतय होय.
अगं आषाढ महिन्यात लग्न चालते पण मुलगा जर ज्येष्ठ असेल ना. तर ज्येष्ठ महिन्यात करत करायचं नाही ना म्हणून तुला म्हणलं. चालतेय खर मुलगा ज्येष्ठ नसला पाहिजे असंय.
आषाढमध्ये पण
आषाढ मध्ये चालते की आषाढ
हा हा ज्येष्ठ मध्ये कस आमच्या पपांच पण झालं होत. होय आग म तेच की ममी पण मला म्हंटलीय आमच पण ज्येष्ठ महिन्यातलं लग्न होय. हम् काय तर हम्मम्. ज्येष्ठ महिन्यात हम्म ओय म्हणत होती किती कि अ ज्येष्ठ महिन्यात केलं पत्रिका वगैरे काय तेव्हा काय एवढं हे. ये नव्हत नन
नाही मम्मी आमची म्हणत होती की ज्येष्ठ आहे दादा नको जास्त मेहनत कराल हम्.
होय
हम्म
आपण काय दंगा सगळा खूप मोठा झाला ना त्यांचा पण त्या काळात त्या ह्यायच्यातलं होय. मोठ्यांची बारक्यांची हाऊस होता बघ.
होय. होय होय. हो
त्या मोठ्या दादांचं पण झालं ना तुमच्या छान हम् होय. तुझी खूप हौऊस झाली त्यात तुझं पण लग्न अस मस्त हो खूप छान झाला आता
हो.
ुगेत घता त ॲप पुढचे सगळे विचारलेत आता नंबर कोणाचा आता नंबर कोणाचा आता काय? ठरेल तेचा म्हणलं नंबर काय सांगू तुम्हाला कोणाचा नंबर आहे.
होय बरोबर आहे की तर आता सगळ्यांच्या मुलांची लग्न चालू झाली ना.
मुलांच्या लग लग्न चालू झालेत ग आणि आता कस आहेत. म केपट कनपट कनपट कण मोठे झालात. सगळे असं वाटत की कोुणीतरी असं फास्ट केलं ते मग काय मुली पण होय. बारकी मुलं सुद्धा किती किती मोठी दिसा लागणार
होय. सगळे मोठे मोठे झाले आता कुणाचं लग्न होते बघूया.
होय सगळे विचारत होते कि तेव्हा आता आज आज कोणाच? आता कोणाचा नंबर आता कोणाचा नंबर तुमचा लावा अस तस
होय लावायचं म्हणायचं. आम्ही आम्ही नंबर मध्येच आहोत म्हणायच
काय यायला तरी पाहिजे तस स्थळ बघायला आपल्याला ठरायला नाहीे गेली म मग काय असं सगळं झाल्याव बघ. दिनचर्या म्हटलं काय करायल्यास बघूया तुला फोन केला.
हां आल्यावरर कंटाळली असील जरा सगळ बघं. मग साडीनेच
हम्म नाही नाही ड्रेस घातला होता साडी कुठली नाही. ड्रेस घातला होता काय कळत आज गर्मी नाही आज गर तर मी एवढी आणि तिकड एवढं लांब जायचं. काय चष्टा आहे व तरी ते त्यांच्या गाडीतून गेलो म्हणून
होय बरोबर आहे. चते हा चल तेव केम हा बाय